हॅ आवाज येतोय का हॅलो.
हो हो येत बोल बोलता येतय ना येतोय मला आवाज बोला बोला.
काय म्हता
काही नाही बस ठीक आहे म्हटलं आता रक्षाबंधन पण येऊन जाईल म्हटलं. लगेचच.
रक्षाबंधनाची हो हो जात असतो. पण ससा नाही कधी जाणं होत जास्त कारण भाऊ तिथे राहतो माझा म्हणून मग तोच येऊन जातो. असं आहे जवळच राहतो मग येऊन जातो. गावी काही जाणं जास्त भाऊस नाही तिकडे राहत मम्मी पप्पा राहतात. त्याच्यासाठी मास आहे.
हो चांगलं चांगलं आता तर हे र बंधन वगैरे सण आले कि ते राखी मेकिंगच्या पण खूप. क्लासेस चालू आहे बरं का. राख्या पण किती महाग येतह आणि.
अह काय होते राख्यांमध्ये काहीच नसतं दोन मणी टाकले तरी त्यांचे वाले. पंचवीस तीस रुपये एका राखीचे झाले आयडि पाहिजे हो.
अह म नाही यावं तरी ती राखी ना वीस तीस रुपयाची ना मनातच भरली जात. न आपण जे विचार काय करतो भाऊ जर आपल्याला पैसे देत असेल तर त्याला काय असं म्हणजे. थोडी चांगली पण राखी वाटायला पाहिजे ना.
हा पण मग आपण आता हा विचार करा ना तुम्ही घ्यायला जेव्हा जातो ना आपल्याला तर शंभर रुपयाेची राखी सुद्धा मनात भरत नाही अशा ह राख ्या आहेत म्हणजे त्यांच्यात काहीच नाही असशे सुधारे आहेत आणि. खर म्हणजे सिजनेबल धंदा करणारे लोक खरंच हुशार राहतात सीझ म जास्त. सीझन मध्ये तो संध्या करणार आहे खरंच विचारला तर एका नंद्यावर. टिकून रा आता जस राखी आल्या का रा रक्षाबंधनच्या राख्यांमध्ये तो धंदा करायचा त्याच्यामध्ये प्रत गणपतींमध्ये लगेच गणपतीचे गणपतींच्या मूर्त्या ठेवायच्या.
बरोबर आहे दिवाळीचे डेकोरेशन म्हणजे सगळं चालू नवरा म नवरात्रच आणि आता तर ते अ ते नाही काय याच चालू आहे भ खूपच ते अ ते नाही का रांगोळ्यांचं वगैरे भेटत नाही का त्याला काय म्हणतात. हो हो हो. हा ते वेगळे ते.
असं राहत ना कि त्याचम
तेर आहे ना त्याच्यावर सर्व काही येऊन राहिले बिल
हो हो आणि सीजनेबल धंदा करणाऱ्यांचं कस म्हण जे सीझन संपेल तेवढा वस्तू आणून ठेवतात. बरोबर तेवढं संपलं का लगेच दुसरा दुसरं मटेरियल आणतात ते विकतात. म्हणजे त्याच्यामुळे त्यांच्या वेस्ट पण काही जात नाही जास्त. लिमिटेड स्टॉक राहतो त्यांच्याकडे त्या त्यांचा पैसाही वसू लून जातो आणि नवीन गोष्टी ऍड करत राहतात परत परत परत. जस सीझन आला तसं आणि असं काही नाही नाव आता सोशल मीडियामुळे ना स सगळ्या गोष्टींना व्हॅल्यू आलेली आहे.
हो आव आता तुम्हाला सांगू का का आषाढी एखादी दशीला पण ते डेकोरेशन क ठेवतात म्हणजे कसं वारीचे लोक हो कोणी तुळशी घेतलेली बाई किंवा ते अ वाजंत्री वाताना म्हणजे असे अ पसेस होता म्हणजे डेको डेकोरेशन करतात ते एवढं भारी वाटतं ना की बस म्हणजे अ लोकांच्या मागण्या आलेल्या की आम्हाला द्या. आता नवरात्रमध्ये पण नऊ देव्यांच्या ते मूर्त्या मिळतात. ते स्टिकर मिळतात ते ठेवतात आजूबाजूला म्हणजे देखावा पण होतो आणि पण मग.
आव एक एका गोष्टीसाठी. ठी नुसता साधी ट्रेंड जर सुरु केला ना तो ट्रेंड एवढ एवढा व्हायरल होतो एवढा व्हायरल होतो तर त्या गोष्टीला म्हणजे काही हेच नसतं आता मागे बघा आता हे पायपिंगचे फूल असून आतापर्यंत कोणाच्या डोक्यातही नव्हत पायपिंगचे पुलं आता ज पायपिंगचे फलांचा एवढा ट्रेंन झालाय ना.
पाह जऊन येन तेच जेऊन येन ते तेच हो हो
ते सगळेजण शिकता येते आणि सगळेजण करता येते आणि ते त्याला ते प्रोत्साहन पण मिळतय.
हो आणि त्या या आधी सांग का रांगोळी म्हणजे रांगो काढा याची झंझटणी काही मॅट रांगोडीचच एवढं चालू होतो की खूपच फॅट चालू होतं त्याच.
जरा ज च्या डोक्यात ही कल्पना येते ना त्यालाच हुशार म्हणावं लागेल खरं काय म्हणजे नुसत ट्रेंड सुरू करून द्यायचं आणि त्याच्यावर सुरु होऊन जायचा धंदा सुरू
आणि महिलांना लेडीजला कसं वाटत नवीन नवीन यताय चला आपण काय नाय राहायचं. करायच पण ते त्या त्यात कस म्हणजे उ उ उत्पादनही जास्त होतं मागणीही जास्त होते. आणि म्हणजे कसं त्या वस्तूचे एखाद्याला वाटतं नाही आपण शिकलो म्हणजे. महा बाहेरून विकत घेण्यापेक्षा महाग वाटते तर घरीच बनवले. पण ते मटिरियल आणि ते जर रेडीमेड घेतलं ना सेमच जात
म
आपल्याला असं वाटत पण एक कला येते शिकायला होता आपल्याला असं एक होऊन जातं हम्म पण मग ते असं आहे
काहीतरी जोडधंदा मिळतो ना आपल्या घरातच काहीतरी एक काम मिळतं ना मग आता आपण जर शिकलो आणि जर चांगलेच क्वांटिटी मध्ये ज्या वेळी लेडीज ला शिकायची वेळच नाही. ज्यांना मार्केटला जायला वेळ नाही ते आपल्या सारख्याकडन ऑनलाईन बनवून घेऊ शकतात ना. हा फायदा त्या लेडीज नाही होऊ शकतो ना आपल्यालाही होतो ना. असं सगळ्याच लेडीज शिकण पॉसिबल नाही. सगळ्या लेडीज मार्केट ला जाऊन घेणं पॉसिबल नाही.
नाही होत.
मग ऑनलाईन कशासाठी त्याच्यासाठीच आहे ना ऑनलाईन घे. कशासाठी याच्यासाठीच आहे ना सगळ्यांना सगळं पॉसिबल नाही होत ना. आता वर्किंग वुमन राहतात ते सकाळी स- सातला जातात संध्याकाळी सातला येतात तेवढ्या वेळ ते केव्हा मार्केट ला जाणारे घ्यायला. त्यांच्याकडे खपच एकच ऑप्शन आहे ते एकच ऑप्शन आहे त्यांना ऑनलाईन मागवण. आपल्यासारख्या लेडीज कडनं बनवून घे न. आपल्यालाही काम मिळतं ना त्यांचंही काम भागतं ना त्या गोष्टीमुळे, असं दोच्या दोघांची कामं होतात म्हणून कोणीतरी कोणीतरी शिकायची गरज आहेच. कोणाला कोणाची काहीची गरज आहे ती ग- रेडी तर सगळीकडे सगळं मिळतं पण मग घरच शिक शिक- पळेल तर आपल्याला फायदा होणार आहे अस-
हा म्हणजे आपण कधी काही बनू शकतो कोणाला जर- पाहिजे असल वेळेवर तर देऊ शकतो आपण अस होऊन जात ना ते, हम्
ते खूप गरजेचं झालेलं आहे आता.
ते
शिकणं म्हणजे, आता एवढा एवढा आता हाच विचार करा ना आपण गावाकडे खे गावाकडे जातो. हं
हम् हम्
मक्याचीच कनस असं मतून कोणी तुटून घेऊन जात. तो कोणी तोडून घेऊन जातं आणि त्याच मक्याच्या कणसांना- त्याला आता घाटांमध्ये पैना घाट इिथं फिरायला गेलेल. या पावसाळी दिवसांमध्ये त्याला एवढं डिमांड आहे. खेड्यात लोक ज तिथं ज बघायला घेऊने ना ते सांगतील ना रे. आमच्याकडे असेच तोडून घेऊन जातात ते लोक खायला ह आणि इथ किती, हा आणि ते किती व्हायरल होतं.
तेव्हापासून तर मक्याला एवढा भाव आलाय. प्रत्येक ठिकाणी म्हणजे पिझ्झामध्ये पण तुम्हाला मक्याचे-
म
कणीज दिसणार म्हणजे जे जे जंक फूड आहे त्याच्यामध्ये ते
आता आता आठ दिवसा आठ दिवसापूर्वीच आता आठ दिवसापूर्वीच आम्ही बाहेर गेलेलो होतो तेव्हा तिथे जास् मक्याच कणीस विकायला मग माझ्या मुलीला म्हणटले ती म्हणे मला घेऊन दे मला घेऊन दे अगं म्हंटलं आपण जर गावी गेलो ना म्हटलं तुला माहिती का म्हटलं हे असंच आपल्याला कोणी देऊन टाकेल म्हटलं या गोष्टीला आम्ही असं पाहिलेलं आहे ना म्हटलं तर बी बेमाफ खाल्लेलं पण
त्यांना नाही समजत ना लहान मुलांना
आणि इकडे जे खेड्याचे लोक झाले म्हटले यांनी जर पाहिलं ना अरे हे विकून खाता तुम्ही, ते वीस पन्नास रुपयाे ला घेतावी. आमच्याकडे हसत जातं आणि हसतात म्हटलं ते लोक आणि आपण आवडीने विकत घेऊन घेऊन खातो.
खातो हो ते तर आहेच.
या गोष्टी नाही कळत का
नाही माहिती त्यांनी कस अवो गावाकडची लाईफ त्यांनी बघितली
बघितलेलीच नाही ना शेग शेंगा कुठून येतात शेंगा कुठून येतात पिशवीतून येतात आणि दूध कुठून येतात पिशवितुन येत म्हन अशी गंमत आहे त्यांची
हो ना अवो काही काही वेळेस काय होऊन जातं अ की मुला मुलांना माहितीच नाही ना की अ गाय दूध देते म्हणून तर ते काय म्हणत कि ते अंकल घेऊन येते
हा अंकल घेऊन येतात असं
अस होऊन जातं जेव्हा त्या मुलांना कळेल खय दो हो डोळ्यांनी बघतील तेव्हा त्यांना ते
हे माहितीय आहे बघा काव म काव मन्स काय काव मीन्स काय बफेलो मीन्स काय हे सगळं माहितीये पण मग तेच दूध देतात आपल्या घरापर्यंत पोहोचते हे कुठं माहितीय आहे त्यांना हे नाही माहिती त्यांना अस हे खेडत गेल्यास शिवाय इकडे याच्या गोष्टी कळल्याशिवाय थोडच कळणार आहे
आणि जी गावाकडे जी आहे ना हो खाण्यापिण्याच सगळं जे काही ते नाहीये शहरात नाहीय आहे आपण एवढं एवढंस विकत घेतो आणि गावाकडे शेतामध्ये गेलं ना तर ते इ इतकं भर भरून देतील की आपण कल्पना नाही करू शकत
मी तेच सांगते तुम्ही वाटीभर एवढी एवढी सांग
व वस्तू जर घ्यायला गेलो ना कमी करतील वजनाने पण वरती एक वस्तू सुद्धा देणार नाही कारण ते पण त्यांची पण शेती नाही आहे ना ते पण एक व्यापारीच असत
तुम्ही आता खेड्यात खेड्यात राहणाऱ्या गावातल्या लोकांचा हाच परत सांगते खेड्यात शहरात जर आपण राहतो ना शहरात आपण शेजारी ना एखादी गोष्ट संपली तर घ्यायला नाहीजाऊ शकत एखादी गोष्ट सर पाहुणे आले ना आपण साखर झोपीत आपण घ्यायला जाऊ ह आपण ब्लिंकेट वर आपण ब्िंकटर मागून घेऊ आणि मागायला जाण्याच्या आधी समोरचा एक तीगला र याला ब्लंकेट नाही दिसलं याला मागवता नाही आल का घरी मागायला शहरात व्यक्ती सांगे काही बी म का याच्या घरात काही नाही का माग शकत का आणि हीच गोष्ट खेड्यात खेड्यात गेल्यानंतर
माग हे म्हणजे त्यांना काही वाटत
काही वाटत नाही इझिली ते सांगतात घेऊन जाना बाई म्हणजे ह फरक ये ह फडक झालेला आहे शहरात लाज वाटते कोणती गोष्ट घ्यायला जाय गावात बिंद माग जात का गावात ब ओट्यावर आता शहरातल्या बायकांना कोट्या घरात बसल्या बसल्या संध्याकाळच्या सकाळच्या भाजीचं टेन्शन असत अगं बाई काय भाजी करू आणि खेड्यातल्या बायका ओट्यावर बसल्यान इझी बाजी सापडून जाते गप्पांमध्ये समजून जात ना कराय अस अस टे नाही का हा अ आज काय करायचं आज काय करायचं मोस्टली चार घरांमध्ये एकच बाजी ते बि गप्या मुळेच झालेली असते
हो. हो. तेच ना शहरात राहून बायकांना टेन्शन, तान येऊन जातो.
हं. अस रोजचा एक मोठा गल प्रश्नयं शहरातल्या सगळ्या - - सगळ्या बायकांना एक मोठा प्रश्न आहे दिवस रात्र सुटणारा प्रश्न न सुटणारा प्रश्न
म्म हम्म हम् काय करायची हो सुटी जरी असली तरी भाज्या असल्या तरी, भाज्या नसल्या तरी काय बनवायचं? हो. हो. मला पण छान ओके मग बाय हं.
ठीक.